हा हॅलो बोल ना मी
हा काय करतीये
काही नाही आता आले झोपले होती.
हा काय कसंका राहीला क्लास
हा का दिव्याचा फोन आलता का
नाही
नाही काही याल्या वाटत ती बी पंधरा तारखिला
हा येणार ना
हुं ते मॅडमला म्हण ते ड्युटी लागल का म्हणा
लाग मम्मी ती ती शिकवते ती आपल्यान कॉल देत इंटरव्ह्यू आपल्याला आलं पाहिजे इंग्लिश बोलता बिलता सगळं इंटरव्ह्यू पास झाल पाहिजे जोपर्यंत लागतन तोपर्यंत कॉल देते.
आस हे का ताई पिट तळ त्याचा जास्त काही संबंध नाही हे का तळ आणि याच्यामधी कशात ते विषय बॉक राहिलत ती बी काही नाही का
नाही
बर चाल बरी आहे बाई
हुं हा तू कशी आहे. काही नाही लग्नावरून कधी आली.
नाही नाचुराहिली बित्रुराहिली नानीन तेन नानीन तेन
कोण नाचू राहिली नानी हा
आली नाही का आजून
नाही नाही आजून काय गेली नाही नाणी एवढ्या लवकर
नाही ना समोरचा माणूस कटळत नाहीत. तेवोर लोकं आणि निघणाती घरातून बाहेर.
हा
जा समोरचा माणूस कटाळून जात पाक वैतागत तावा तर तरी निघत नाही ती.
हां
तरयली अच्छाब आ बोल ना गं काही निस्तं कानालाच लावून धरला का फो फोन
अं बोल ना तू बोलू राहिली ना आवाज येई ना मला.
का बर काट्या माल तं इऊ राहिल तु आवाज क्लिअर.
हीत हाळू बोलनात की मग चालत
वर राहिला वरण भात बुंदी. अ चिवडा
हा का
हां वरणं चपाती चुरून घेतल्या बाई काय विचारती, गाड्या लावल्या लासूर स्टेशनला, तीन ला सकाळी उठले, आंघोळ पांघोळ केली, मंग च मदन भाऊ आल् तीच्या गाडीवर बसले, लासूर ला गेले, तिथ गाडी लावली, मग तिथून पुढं गेलो तितून जाळण्याला गेलो मग तिथून परत लग्न लावायला आलो मग आपली गाडी चालू किती त्या गाडीवर घरी आलो पार अकरा वाजले. तुझे मावसा बसले मधी. मोटरसायकल
आपली का?
मोटरसायकल, मोटरसायकल मदन भाऊची
हां का
हा मदन मामाच्या गाडीव गेलती बाई काय विचारती उन्नाच कळकळ करू राइले पार जिव.
हां ना आणि झुमकराणी मस्त नाचत होते लग्नात. होनात मी ते स्टेटस पाहिलं ना काल.
कोणा स्टेटसला बाई?
त्या इच्या उज्ज्वलाच्या.
ती तुला कस का जॉंईंड हे?
अगं ते घरला आलती तव तेनी माय नंबर घेतल्यालं.
हा का
हं
हं ते चौऱ्यान पुुढं नाचत होत्या चौऱ्यान पुुढं.
हा.
चालल म आलो बाई घरी, हा जेवण केलय गड्या आताच चटणी केलती. बुर्जी अंड्याची.
हा. निखिल उग्यालालाय घरी आता.
हॅलो.
श्रीला आला.
हॅलो. हा.
कुड गेला.
म्हणला शिर्डीला गेला तो.
का बरं असं आ पळतो. हप्त्याला का बर पळतो.
कुठ पाळाला ग.
शनिवार शनिवारी रविवारी.
नई माल थोडी घ्यायला आलतो. नाना न मी च आलतो फक्त. हम्म.
पण थांबायच ना तिथ काय गरज पडली होती यायची आता तुला सोडून.
लग्नाला गेला तो लग्नाला.
कोणाच लग्न ए भाई.
त्याच्या मित्राच.
त्याच्या मित्राचं लग्न आहे का.
हा.
कस कस चालू आता. क्लास मध्ये शिकलेल, शिकवायले ना मस्त. हा का किती दिवस झाले आता आज तुला उद्याला आठ दिवस होऊन जायला हाय ना.
हा.
बापरे बोलता बोलता आठ दिवस निघून गेले बाई.
का बर.
काय माहिती बाई रग तोंडावर घेऊन रडू राहिली.
बाई का बर.
आल तिला.
तू विचारायचं नाही का.
तिला रोग तोडांवर घेऊन घेऊन रडू राहिली बाई ती तर
आता भी रडती आहे का,
हा आता बी रडू राहिली.
का बर गड्या
काय झालं ग बाई सांगताय बहिणीला, नाही म्हणून राहिली ती
काय होय री
हम् खाल्ले नाहीय झा ती म्हणते आता शिर्डीला जाते. परत क्लासला ईती हो हो
जाय म्हणा, हा
अ कालेकर कडे लावीती म्हणे
कालेकर हाकलून दे म्हण तुला आता
हा
एक दिवस जायची चार दिवस घरी बसली अशा अचानक आठवून आली.
तो म्हणल पहिले दहा वीस हजार रुपये आणून जमा कर आणि मग कलासला ये.
कर मग क्लासले
हा आता म्हणणार नाही तो येत. रिकाम लोक म्हणतील काय म्हणून जाऊण बस, म्हणून काय आत नाहीव साब अं लोकच ते सरांनी शिकवल समजायला पाहिजे ना
म्हणुन रडती का
हा म्हणुन रडू राहीली ति, तिला राहून राहून रडु यायलय परत
तिला म्हणते हाताने आली, तु इकड आतापर्यंत ट्राईंग केला पण गेली असती.
कायची रांगी लागून गेली. तिथ मामी गेली तर तिकड निघून ती नाणी गेलाय नाही. तिकडे त्या मावशी नी तिला भांडे घासणार मिच घास बाई भांडी आणि कर बाई चपात्या आन मंग वर पुढ काहीच नाही काम करून देतई मी पेढा खाल्ली की सार गावला सांगती बरं तिच्या मावशी साठी पेढा आणित्या,
हा
हम्म
ह् ह
काल
सिलोंग
आ.
डीएसपी द लाउन पाऊ किती टक्के पाडे
सन घरा सबन का शिकाना होवे चार चार झाडा त्यावर लागली रडायला. आता या पोरीना साठ साठ सत्तर सत्तर टक्के पडले त्या का कलासवर गेलत्या का पण नाचु बाई गुब्बड बाम नजी आंग शिव्या नको गुण्या गो ते नव म ती काय कुणा कुटं बोललेली दारु झाल्याबिगर
तिला वाटलं शिकवणार आहे मी तू लहानपनी ना
नाही पण आता शिक वा वा.
बारावीची द खोटच देते म्हणाली. लेला
अगं ते कॉप्या देऊ नाही नाही देऊ पण पासिंग पुरतं म पडत आज पासच होता माणूस
मग
आता या ती ती अरुण भाऊची काजल अकरावी पासून रोजानी जाऊ राहिली बारावीला रोजानीच गेली. निकाल लागला तरी रोजनीच होती. हं यांच्यावाणी एवढे चावंय का तिला तिला सत्ताव्वन
चांगलं पडलं मला आठव्वन पडली.
मग सत्तावन टक्के पडले तिला ते उठतील काही बी रडत बसती घुबडावाण तोंड घेऊन असं नाही राडावा उशावानी रावा हम्
ते इंजिनिअरिंग न नंबर लागल आ मापेच कर ना.
तव नंतर कर अ
एक वर्ष डोकेला आराम देे म्हणावं नंतर इंजनीरींगला टाकलं ना मग अभ्यास कर
प रिकामा विचार करते तेऊ त्या करून नावा येडी कोण नाही काही करणार त्याला इडी झाली ती पायावर दगड मारून घेईल.
पुढ घालिती काय माहिती आता तिच्या बराबरीन काम करत आले बरं का
आवाजच येईना बाई तुमचा
मला तर येऊ राहिला त्यो आवाज क्लिअर तू बोल आता मी ऐकते
काय म्हणली
म्हणलं तू बोल मी ऐकते
तिच्या बाराबरीन काम करती आण काय
तरी बी रडत बसली तोंडावर रग घेऊन कामाचा अन् काय संबंध ये मग का बर रडू राहिली
मंग काम केलं म्हणून रडू राहिली का?
काय माहिती कामुन रडू राहिली
काय समजत नाही बाई मला तीच घुर काय येतो आण तिला काय?
काय माहिती काय घूर येत तिला बी खाऊन पिऊन घेती मनभरून मंग घूर येत तिला. इथून तिथून पन्नास हजार गाऱ्हाणे सांगितलं तीन मला ईद आल्यावर घरी आल्यावर, निघणार माणूस निभावणारा माणूस कसही निभावीत ही अशीच कर उन कधी उनो आमकोच करी, उनो ढमकोच करी म आता रडू राहिली रडून काय उपयोग थांब ठेव आता मी परत कॉल करते